हा. काय करताय? हा हा चहा वैगरे झाला?
ते तुमच झाला?
हा झाला माझ झाला. काय म्हणत आणि?
हा आवाज येईना नीट.
काय नाही म्हटलं निवांतच आहे.
हा हा हा चालेल
आज लास्ट डेट आहे ना कायतरी जास्तीत
होय होय.
ते म्हंटलं आता सबमिट करून घ्याव माझे तर जास्त राहिलेत आता करायच्या तसे पंधरा झालेत अजून पंधरा राहिलेत.
अजून पंधरा ह मग अजून तुम्हाला भरपूर कराव लागणार.
हा भरपूर करायच.
हा हा चालते मग काय नी निवांत.
हा
हम हम चालेल. मग काय म्हणत होता? मेहंदी काय तर म्हंटलं होता मला.
ऑर्डर घेता का तुम्ही म्हटलं मेहंदीच?
होय म ऑर्डर घेते की.
होय म्हणजे आता तस जवळ जवळ का लांबच्या पण घेता?
हा ला आबच्या पण असतात.
तरी म्हणजे आता तुम्ही कुठून आहे तुम्ही कुठून आहात.
मी कोल्हापूरमधून आहे मग कस मला कुठून पण म्हणजे ऑर्डर वगै आल्यानंतर मग मी जाते तस बाहेर काढण्यासाठी आसपास म्हणजे जवळ सात किलोमीटर आठ किलोमीटर वगैरे तर इतक्या म्हणजे इतक्याला लांब तेवढंच जाऊ शकते एकदम पण लांबणी म्हणजे मला जाऊन इथं येण्यासारखं असेल तर जाते. मग का आमच्या गावामध्येच तेन असं काढत असते.
हा नाही ब्रायडल मेहंदी वगैरे सगळं काढता ना तुम्ही?
होय होय ब्रायडल वगैरे सगळं काढते आरेबियन ब्रायडल वगैरे सगळंच.
आमच्या इकडे जरा लांबच पडतय हो तुम्हाला येईल
होय होय तुमच्या इकडे लांब पडते मग मला.
कार ना बारामती हिथून खूप लांब आहे.
हम्म होय आमच्या इकडून मग ते लांब आहे खूप.
हा
हम्म मग का रेट वगैरे विचारून म्हणजे अशी माहिती पाहिजे असेल तर मग चालते. कारण तिकडं काय मला हेयला जमणार नाही.
काय कार्यक्रम आहे का?
हेचाच कार्यक्रम होता म्हणजे घरातलंच फंक्शन आहे. त्याच्यासाठीच काढायची होती आता दोन हँड साठी किती घेता तुम्ही?
दोन हँड्स म्हणजे कसं असते हात एकतर बारीक लहान हम् त्यानंतर जाड पण व्यक्ती असते ना
ह नाही माझे असे पा नाह छोटे हात आहेत ना.
हा हा म म्हणजे छोटे हात असले ज रेट जाड असलेल माणूस कस जरा हात पण पसरत अस मग त्यांना ले उशीर काढायला लागते नाही पूर्ण हात भरल्यानंतर म्हणजे लहान हात जर असले तर त्यांचे एक तीन हात त्या जाड मध्ये घालायला पाहिजे असे पण व्यक्ती असतात.
हो.
हम्म एकेकांचा हात पण एकदम लांब असतात असं पण असे. हा मग त्यानुसार आणि ते कुठून काढणार आहेत काय ह्याच्यानुसार त्याचा रेट आहेत. ब्रायडल वगैरे असलं तर मग पाच हजार रुपये सहा हजार रुपये.
र आपला आता फंक्शन वगैरे असेल तर आपल्याला जशी नॉर्मलच मेहंदी. काढायची तर त्याच्यासाठी किती घेत तुम्ही अंदाजे
आता तळ हातावर म्हटला तर मी आता दीडशे रुपये घेते बघा फक्त आपलं वाईट असतं ना पुढं समोरच ते दीडशे रुपये मग असं. पार्टी मग पुढं हे काढणार असला क त्याच म्हणजे पुढं त हातावर आणि मागे तेवढंच काढणार असलं तर मग अडीशे रुपये घेते.
मग तुमची घर अफोर्डेबल आहेत प्राइस आमच्या इथं खूप प्राइस हाय आहेत.
हा हा हा. मी कसं आता गेल्या वर्षीपासून चालू केलं म्हणजे दीड दोन वर्ष झाले. चालू केलेय त्यामुळे मी असं कस.
पस वगैरे केला का म्हंटलं.
नाही नाही मला हा माझ्या बहिणीच बघूनच मी शिकलेले मग मला कसं त्यात जरा हा. म्हणजे आवड होती त्याची त्यामुळे मी कंटिन्यू अगोदर शाळेत असल्यापासून नुस डिझाईन वगैरे काढायंच अस. त माझ का् मग मी ते म्हणजे आवड असल्यामुळे कस ते काढायचं मग ते कसं काढत काढत गेल्यानंतर तर मला बाहेर ऑर्डर वगैरे यायला चालू झाली. चांगलं काढयला लागले त्यामुळ मग बाहेरचे ऑर्डर घ्यायला चालू केली.
आ त एक कोर्स जरी नाही ना केला तरी छान मेहंदी काढता येते.
हा तेच. मग तसच आहे मग मला पण माझ्या बहिणीच बघून बघून सवय झालेली आहे.
हा आमचे तू कसे करतात. एका हात ला मागून आणि पुडून काढायचे म्हटले तरी पाचशे रुपये घेते.
होय होय तेवढं रेट आहेच की मग आमच्या इकड पण त्यासं आहे हा आमच्या आमच्या पण रेट तसच आहे सात हजार आठ हजार दहा हजार असं पण घेतात रेट नी खरं कसं आहे आपल्याला जेवढ्याच तेवढं बरोबर असं रेट लावलं तर गिऱ्हाईक पण येते भरपूर कस्टमर भरपूर येते. ते
थोडे प्राईस कमीच ठेवावा लागतात म्हणजे पर आपल्याला कसं येतात पण ना.
हा तेच म्हणायला लागले ना म्हणजे आता जर आपलं हे. किंमत जर आपण मेहंदीला म्हणजे कमी लावली. तर आपल्याकडे तस कस्टमर पण येतात जर हाय लावलं तर मग कस? भरपूर रेट आहे मग दुसरकडे जरा चौकशी करूया तिकडे किती रुपये आहे इकडे किती रुपये आहे. मग हे बघायचं मग त्यानंतर मग कोणतं कमी आहे मग त्यानंतर आणि पण नॉकॉल करायचं असंच असतं त्यांचं सगळ्यांच. म्हणजे दोन तीन हा तिकडे हा येतात लगेच. हा होय. मग असं भरपूर वेळा होते म्हणजे असं रेट माझं कमी असल्यामुळे क एक दोन तीन ठिकाणी चौकशी करायच नाही तर मग पुन्हा आणि यायचं. मग आणि म्हणायचं हो तुमचा रेट खूप कमी आहे की हा तेच की हा मेहंदी पण छान आहे खरे बसावं किती उशिर लागते त्याच्यासाठी
हो बसायला खूप वेळ लागतो काडणाऱ्याला पण त्रास आहे आणी बसणाऱ्यांना पण खूप त्रास आहे.
नाही काढणार्‍याना कसं ते एक्साइटमेंट असते लग्नाची त्यामुळे त्याने किती पण उशीर बसू शकतात. इतर वेळेस नाही बसणार त्यांनी तर लग्नाची जर मेहंदी असेल तर कंटिन्यू चार तास का पाच सहा सात लागू देत. कंटिन्यू बसतात त्यांनी आणि कुठून पूर्ण एक एक जण आपल्या एकदम वरती हातातून काढून घेतात पूर्ण गुडघ्या पाासून पायावर पण असं एकेकांच असते हा मग हा आता खरं शक्यतो जास्त कोण काढत नाही सोड हम्म प्रत्येक ची आवड निवड ह्याच्यानुसार असते मग त्यानुसार मग मेहंदीच रेट लावायचं कुठून काढणार आहे खोप खोपऱ्यापासून काढणार आहे खाली की खोपऱच्या वरती पण काढणार आहे हम गुडघ्यापासून पण एक एक जण काढतात जरा गुडघ्याच्या खाली फक्त किंचित नाही तर तिथून पुन्हा खाली सगळेजण काढतात एक एक जण आता जरा ती प्रथा फॅशन जरा बंद झाली फक्त आता जरा खालच्या साईडनच जरा काढतात पायावरती
हा म्हणजे खूप नॉर्मल मिनिमल काढतात खूप एखाद फ्लावर वगैरे काढतात आता
हा तसं काढतात फक्त पाय खाली फक्त पाय भरलेला असू दे असंच म्हणतात फक्त
हम त्या वरती ते काही दिसतच नाही ना आउटफिट वगैरे घातलेला असल्या
त्यांना एवढं काही हे नाही की नॉलेज नाही की हा बाबा काढा तिथून आता कोण बघणार असते सांगा तिथून आपल्या आठ दिवसात म्हणजे मेहंदी जायला चालू होते
हा
हम्म ते जाताना मगला खराब वाटते ते
पाण्यात हात घातला की लगेच मेहंदी जाते
हा पाण्यात हा नवरीचा शेक्यतो पाण्यात हात नसतोय सोडा तर तरी पण ते हा जाताना मग ते लई खराब वाटते ते बऱ्यापैकी खोपऱ्यापासूनच काढलेलं बरं आहे कधी पण
घरी बनवता का विकतचीच
नाही कोण मी काही घरी बनवत नाही सोडा परवडत नाही ते कसं त्याचं अ तेल वगैरे ते सगळं कसं महाग असते ना
हा महाग असतय
हम्म त्यामुळें नाही हे करत त्यापेक्षा विकत आणलेले परवडते
म्हणजे आपल्या शॉप मधले जे दुकानातले जे असतात कोणते
हा मग मी कस यूज करते तो आलतमश कोण आहे ना तो रेग्युलर हा सगळ्यांना काढायला घेते कारण त्यान कसं एक आठ दहा दिवस मेंदी पण राहते आपल्या रेग्युलर मेंहदीे पेक्शा दिस त्याला म्हणजे काढल्यानंतर त्याचे फोटो पण व्यवस्थित येतात डार्क रंगत्या पण आणि फिनिशिंग पण चांगलं येते त्यांना आणि हे कसलं आपलं रेग्युलर जरा असते ना ते नाच प्रेम धुरण वगैरे ते दिस त्याला एकदम हिरवा पण दिसत नाही काहीच नाही स पेन तर सफेद दिसत ते जरा
कारण काय ना की मी अस ले जनाकडून ऐकल ना की शाॅप मधून आपण जे आणतो ना निशा वगैरे मेहंदी जी असती ती मेहंदी आपण हातावर काढले ना की वितळती सगळी अशी
हा मग तेच किती पिघलल्यासारखं होते ना सगळे पसरते ते
आणि आपण किती नाजूक डिझाईन काढतो ना मग ते असे सगळं एकात एकात ममिक्स होती
हा हा तेच की आहे मग त्यामुळे ते तसे काढू वाटत नाही मग ते आलत म कसं जसं आपण काढेल ना तसच ती व्यवस्थित राहत्या आणि त भरपूर वेळ झाला तरी पण त्या आपल्या हाताला चिटकवून बसलेले असते ज्यावेेळेस आपण त्याला उचलल ना त्यांचं वेळेस त निघते आणि ही आपली साधीवाली कशी एक अर्धा तास जरी झाला तरी पण लगेच पडते मग ते आपला फोटो वगैरे पुढच्या कस्टमरला दाखवायला लागतात की त्यावेेळेस मग फोटो काढायला व्यवस्थित जमत नाही ते
कुठे म्हणलं तुम्ही अल्केमिक्स का
आल आल्तमशा असतेय तो कोण मग तो कसा हा व्यवस्थित पण पडत त्याने एकदम तुम्ही दहा मिनिटात जरी पुसला तरी पण डार्क एकदम उरत्या कर ते कस दहा मिनिटात पुसला अ
मॅजिक कोन वगैरे असतो बघा
तो मॅजिक कोण असणार तो हिरवावाला असतो त्याचं नाव काहीतरी वेगळं आहे. तो नाही हा अतमशे म्हून आहे हा हा आठ दहा दिवस राहतोय बरोबर. आणि हा कसा जर तुम्ही दहा मिनिटात जर काढून पुसला तर तुमची मेहंदी दोन दिवसात जाणार. आणि तुम्ही एक. तास दोन तास जर ठेवला ना तुमचे आठ दिवस सलग राहणार त. एक तास हा एक तास बर. जरी राहिला ना तरी पण आठ दिवस राहते मेहंदी. चांगलं आहे तसं कोण.
मला काय करा तुमच्या मेहंदीच्या नावे फोटो पाठवा कारण आमचे माझे पण आहेत. माझे सांगलीत आहेत पाहुणे वगैरे. जरी तिथल्या तिथ जवळ कोणाला काढायचं असेल वगैरे तर मग सांगेल कारण मी. खूप लांब होतय ना इकडं.
होय होय तुमचं गाव खूप लांब होत.
हा हा माहित आहे की.
. रिलेटिव्हस वगैरे आहेत त्यांच कुणाला तिथले काढायच वगैरे जरी असते ना तरी मजे मी सांगेल काढायला.
हा हा हा चालेल की सां.
यवठे इंटरेस्ट ठेवत नाही मेहंदी वगैरे लय मी माणसे.
हम् हम होय एकेकांना आवड असते एकेकांना. हा कुणाला आवडत कुणाला आवडत नाही.
आहे पण मेहना खूप अवघड झाले हो मेहंदी काढणारे जे आहे ते. खूप शोधून शोधून काढाव लागत आमचा कोण. नाही मेहंदी काढायला.
ह ह मला कसं ते पण मला आवड होती त्यामुळे ते त्यांमध्ये मी बसले. नाही तर मग काय.
का सगळ्यांना चांगलंय मागले तेवढे पैसे देतात.
होय होय. ते पण आहेच की खरं आपण कमी घेणाऱ म्हणतात हा का कमी घ्याय हे पण असते की त्यांच. आणि जिथे जास्त असेल तिथे पण एक एक जण जाणारे असतात.
हो नंतर करा मग फोन आज मला.
बर बर चालेल या.
टामिंग